आला का ताई आवाज हा येतोय.
कशा आहात.
काय बस मी एकदम मजेत बर का कही.
आम्ही पण माझ्या.
झालं काय सगळे काम. हो माझे पण झालं चला म्हटलं तर ताईंना कॉल करते.
ह् माझी पण आवडली आत्ताच माझी मुलगी लहान झोपी घातली तिला.
हा असं आहे का घरीच असता का तई तुम्ही.
हा घरीच असते अडीच वर्षाचीच आहेन मुलगी.
हा हा बरो बर बर म्हणून. घरी आजी बाबा वगैरे.
नाही आम्ही इथे संभाजीनगरला राहतो. हा मिस्टर ड्युटीला आहेत ना.
बरंबर आहे.
बाकी तुमचं जेवण वगैरे झालं.
हा इतक्यातच झालं सगळं आवरलं म्हटलं सलात. आता दोन चार कॉल करते मग थोडं आराम करते थोडं वाचन करू म्हटलं.
हम्म.
काय. वातावरणही चेंज नाही होते.
हम्म.
तिकडे पाऊस हे का.
नाही ऊन.
सगळं ऊन आहे का सगळीकडे सारखं आहे बघा. इकडे ऊन आहे म्हणजे असं वातावरण आहे पण मग खटक्यात ऊन घटक्यात पाऊस.
हा नाही आमच्या इकडे ऊनचे. चांगलं कडक. पाऊस पाहिजे तसा पाहिलं त. एवढं झाले नाही ना जमिनीचं. पोटभर नाही भर नाही झाले अजून.
खरय ना.
खूप पाण्याचे हाल चालूयेत ना. हा आम्हाला त इथे सकाळी अर्धा तास येते. संध्याकाळी अर्धा तास. सकाळी पटपट काम आव रुन घेन लागतात.
खरय ते.
हम्म हम्म.
म आता आपल्याला एवढ्या सुखसुविधायेत ना, तर खेडेगे, म्हणजे खेडेगावात बायांना ते सवय पडून जाते ना ती.
हा, आणि त्याला कसं ते रोजचंच हेना. आपल्याला नाही होत ऍडजस्ट.
आपल्याला नाही होत. त्यांना कसं तेवढा वेळ ते देतातच. एक तास म्हणजे पाण्याला जायचंय. तो एक तास त्यांचा स्पेशल काढलेलाच असतो. बिचारे मग ते काही त्याच्यात होत नाही त्यांचं. व्यवस्थित.
आपलं कसं ड्युटी वालेले सकाळी मिश्र डबे, नाश ष्टा. हे ते. रुटीन असते ना आपलं. त्यांच काय कधी केलं, काही केलं एवढं त्याईल कोणी म्हणणार बोलणार असते.
नाही पण मग, त्यांच्या शेतातली कामांना पण त्यांना वेळ द्यावा लागतो ना.
हा वेळ द्यावा लागते. पण ते मग काही त्याच्या मनानेच असते ना. त्यायले कोणी बोलणार नाही. काही नाही.
हम्म.
तरी पण त्यांना होते. ते करतात ऍडजस्ट. श शहरात नाही होत ना.
नाही होत ऍडजस्ट. खरय ते.
चिडचिड होते. पाणी नसलं की.
पाण्याचाच प्रश्न मोठाय बाबा खरंच.
हा, पाण्या वाचून सगळं काम
का नाही आता तर हे होईल ना, पाण्याचाच थोडासा प्रॉब्लेम येऊन जाईल खरंच.
हा पाऊस पाहिजेेत पण. अम्म.
पुढे चांगलाच प्रॉब्लेमे म्हटलं. जर झाडांनी लावली तर, असं.
झाडं वगैरे
प्रत्येकाचे
काल होत आमच्या इकडे वातावरण थोडं. आज नाही. पण आज चांगलं ऊने.
असंय का? आरोग्य पण बिघडेल. न पाणी पडल्यामुळे पण. हम्म.
लहान मुलांना सर्दी हे,
लहान मुलांना थोडसं, म्हणजे त्यांचं काळजी करायलाच पाहिजे. कारण की, त्यांचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं बाबा.
हा एकदा जर बिघडलं कि, बिघडलं. ते लवकर जागेवर येत नाहीत. लहान मुलं पुन्हा. कवर होत नाहीत न,
इम्युनिटी पावर कमी होऊन जाते त्यांची खरंच, इम्युनिटी पॉवर कमी होऊन जाते म्हटलं त्यांची
हा ते कवर पण होत नाही ते लवकर आली सर्दी झाली वगैरे ता आठ पंधरा दिवस तर तसे कसे पण निघून जातात.
निघून जातात. तेच ना मग असं आहे. काय करतात. काय जेवण केलं मग आज.
जेवण का? मी खी खिचडीच बनवली होती. हा, हा हा.. मिस्टर तिकडे जॉब देन याले ड्युटीला गेलं तिकडे जेवाय होतं. मी माझी मुलगी मग ह, ती पण खाती माझ्यासोबत मी पण.
नवीन काय काय बनवता मग असं चांगलं व्यंजन तुम्ही.
रोजचच आब एवढं काही नाही बाई जे बनवते ते ट्राय करते नवीन.
नाही नाही असं सणाला वगैरे काहीतरी विशेष असेल ना, तिकडे.
अ सण जसा सण असल तस आता वटपौर्णिमेला पुरणपोळी आमच्या इकडे बनवतात.
असं आहे का आमच्या इकडे बनवतात. असं काही वेगळं बनवता का बा तिकडच्या साईडला.
नाही. वेगळं काही नाही.
नाही का?
हा,
जसं आमच्याकडे दाळभट्टी आहे. तसं काहीतरी असेल ती.
आमच्या इकडे दाळभट्टीच हे. आम्ही संभाजीनगरलाच राहतो ना, आमच्या इकडे बनवता दाळबट्ट विशेष काही नाही जे पदार्थ आहे तेच
इकडे बनवतात. ते तिकडे बनवतात.
हा, तुम्ही काय बनवलास.
आज मी हे बनवलं काय वांगे बनवले काय मसाल्या चे आणि ते ज्वारी असते ना, ज्वारीच हे असतं बघा अ.., बारीक कणी असते.
हा हा,
मिळते ती
हं हं,
तिची खीर केली होती मस्त मी.
हा, काही रेसिपी तरी आम्हाला हे करा.
अ ते आहे ना, ज्वारी च दलिया म्हणतात त्याला.
हो दलिया ते गव्हाच असते वाटते ना,
हा गव्हाचा असतो ना, तसा ज्वारीपचा पण असतो.
हा हा,
त्याज्या ज्वारीचा दलिया असतो ना, त्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं थोडंसं तेला तुपात
हा तुपामध्ये का?
ह तुपात भाजायचं आणि दूध गरम करायला ठेवायचा.
हो.
आणि थोडंसं आपण जसा रवा वगैरे करतो ना तसंच तिथलं रेसिपी ये त्याची, साखर जेवढं रवा तेवढच साखर, तेवढंच दूध, म्हणजे तेच प्रमाण असायला पाहिजे असं, आणि ते मस्त गरम झालं का त्याच्यात दूध वगैरे छान टाकून हम्म वेलची, जायफळ वगैरे असं भारी लागतो ना तो.
हां.
पण असा चिकट चिकट लागतो थोडा पण खूप पौष्टिक असतो तो. ज्वारी ये ना पौष्टिक असते छान, हो हो.
ह आमच्या इकडे मी गव गव्हाच- गव्हाच केलेल आय.
केलेल आय का? आमच्याकडे दादर म्हणतात, नाही का? हा म ज्वारीचाही करतात, दादरचा. जे आमच्याकडे पिकवतात ती स्पेशल.
हां.
ती जास्त ख खातात आमच्याकडे, पण आता सगळीकडेच गहू खायला लागले ती पचायलाही हलकी असते. शरीराला, सगळ्यांना बिल हो. थंड असते ती, उन्हाळात छान असते ती खायला.
काही काही त बरेच एक टाईम ज्वारीची भाकरीच खातात.
म आम्ही तसच करतोय आता, बाकरीच करतोय आम्ही, हो बाकरीच पोळ्या कमी करतो, बाकरीत जास्त करतो.
हां.
कारण की ये ना पचायलाही मस्त राहते ती, हलकीच्या हलकी तिच काही ज हे होत नाही हं जळजळ होत नाही, मळमळ होत नाही, काहीच होत नाही.
हां.
सवय पडून जाते ना आपल्याला ती.
हां हां.
आमच्या वडिलांकडे तर चाळी म्हणजे हे शंभर शंभर पोती यायचे.
हां.
दादरचे हो.
ह आमच्या तिकडे माझं माहेर विदर्भ हे ना नाही तिकडे विदर्भात कोणी खात पण नाही एवढं, नाही पण पिकत पण नाही तिकडे.
म ते काय खाता?
घ हे चपात्याचं.
चपात्याच खाता का? आमच्याकडे चपात्या आहे ना कमी खायच्या ताई.
हां.
त्याच्यामुळे मग ते ज्वारी राहायचे, दादर राहायचे ना, दादर मुळे मग सगळे दाद दर आणि बाजरी खायचे सगळेजण, आणि चपात्या अशा कधीतरीच बनवायच्या.
हम्म.
ते दाळ दाळ फळ माहिती ये का? डाळ
हो वरण चकोल्या.
वरण चकोल्या ते बनवायचं मस्त पैकी. असं काही आ हे झालं तर, म बाकी
छान लागतात त्या गरम गरम
हो खूपच छान लागतात ख आणि काण्या भाकरी पण बनतात त्याची बर का
कशाची?
दादरची. ज्वारीची कळण्याची भाकरी माहिती आहे का खाल्लेलं आहे.
मी नाव ऐकलं पण खाल्ली नाही कधी. हा
हा नाही खाऊन बघायचंय खरंच म्हणजे इतकीे छान खबऱ्याची चटणी आणि ज्वारीची याची कळण्याची भाकरी
हा हा
ज एकदम छान राहते ते म्हणजे जेवण म्हणजे तुम्ही काय पुरणपोळीचं जेवण इतकं भारी जेवण राहत ते मन भरवून जातं खाव पण आता असं पण पुरणपोळी हे नाही खवतात ना जे तेच ठेवायला तेच खायला वाटतं खरं आणि त्याला चवय खरंच येतील आताच
हम्म
चलाय ना ती चिकट राहते अशी भाकरी टाकायला खूप.
हा.
त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित भाकरी पण टाकावी लागते, तुम्हाला टाक. त्या येतात का, भाकरी. नाही, मला नाही येत, नाही का.
अरे आमच्या विदर्भात नाही का तिकडे अशी हेच नाही कोणाला
हम्म, भाकरी.
म्हणजे जास्त करून कधी, असे गव्हाच्याच पोळ्या बनवतात चपाती.
आणि याच्या पण असेल तांदूळच्या, तांदूळच्या वगैरे. पण बनवता का, तांदूळच्या भाकरी बनवता.
हा, तांदळाचं पीठ दळुन आणून ते बनवले त मी एकदा. हा, छान लागतात त्या पण. हा लगेच, त्या लगेच हे म्हणजे गरम गरमच छान लागतात.
हम्म, हम् ते. अ नाही ती रात्री पण राहिली. सकाळी काला सुद्धा केला तरी चालतो तिचा मस्त. काला आहे ना, मोहन काय, त्याला मो मनमोहन काला म्हणायचं त्याला. तर तो भारी कांदा वगैरे, टाकून शेंगदाणे टाकून.
हा.
एकदम भारी लागतो.
हो, ज्वारीची भाकरी मला जमतच नाही. हा अशी बाजून तुटतेच.
नाही मग तिला आहे ना ताई, चांगली मळायची, तुटत असेल ना ते पीठ. कधीचं असेल थोडंफार, मग त्याला ना आळण टाकायचं, थोडंसं गरम पाणी.
हा हा.
तव्यावर टाकून ना गरम पाणी थोडंसं टाकायचं, मस्तपैकी चमचेने हालून घ्यायचं, आणि नंतर मग मळायचं. त्याला थोडं दोन, एक मिनिटं मळलं का मग त्या छान भाकरी होते त्याची. करून बघा, एखाद्या वेळेस मी सांगितलेलं तसं. म्हणजे खूप छान लागते ती भाकरी.
हा.
कण्याची भाकरी तशीच लागते. म्हणून आहे या रेसिपी. म्हणून म्हटलं, काहीतरी वेगळं आहे का तुमच्याकडे? सगळी पोळीच आहे तुमच्याकडे.
हा.
कडे जे सगळं.
होव, विदर्भात इकडे, विदर्भात नाही एवढे लोकांना हा.
ते हे डाळीच्या पिठाच्या येडण्या करतो. येडन्या माहिती का? डाळीच्या पिठाचे ढिंडरे. मुगाच मुग धिरडे हा.
हा, हा ते माहिती मी बघ करते ते.
ते याचे का.
तेथं ना बेसन पीठ. टाकायचा. त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकायची. जिरे वगैरे, आणि ते तव्यावर असं धिडल्यासारखं करायचं हा ते. हा एकदम बनवते, मी ते कधी, मधी माझ्या छोट्या मुलीला
हा असं आहे का, आम्ही तिकडे येन्या म्हणतो आमच्याकडे. आणि अ हा. मुगाच्या डाळीचं पण येतं का, मुग, मुग दळून आख्खे मुग दळून.
नाही -नाही ते नाही मी केलं.
ते पण खूप छान लागतं बर का. हम्, आखे मूग आणायचे, आणि दळून घ्यायचे. नाही नाही कच्चेच पीठच करायचं. त्यांच थोडस पण फुलत खूप ते पाण्यामध्ये. असं पातळ करतो ना फुलतं ते खूप आणि तसंच करायच डाळी सारख्या ते हलक्या असतात अजून खायला.
हा.
ते पचून जातात लवकर अस.
हम्म.
अस छान छान पदार्थ ऐकायला भेट. त्या हय की नाही या निमित्ताने हा हा. हा थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद हो.